हॅलो. येतोय काय आवाज?
ह ह का.
हा यालय यालय जेवला काय?
आवाज लय कमी येते तुमचा.
ह.
हा आता यालाय चांगला. हॅलो. हॅलो.
ऐकू येना.
हॅलो.
आवाज कस काय ऐकू येना.
मला यालाय तुम्हाला येत नाहीये?
या लाय कि बोल नास पण ना मला
बोला की.
पोर झोपली.
हा झोपली झोपली.
ते तर पुरा आलाय पाण्याला.
ह्या वर्षी नाही. दरवर्षी गेल्या वर्षी आलेला. ह्या वर्षी जरा पाऊस कमी आहे.
हा.
हम्.
आम्हाला पंचगंगा. तुम्हाला काय लागते का मग पाऊस वगैरे काय.
नाही आमच्याकडे पूर येत नाही.
हम हा.
पूर बघायला जाता काय नाही?
आम्हीे नाही जात. पण आमचे शेजारचे वगैरे सगळे जातात. काय बघायचं लोकांचा हाल होत असतात. तिकडं त्यांच आणि आपण अ पूर बघायला काय जायचं. त्यांना माहित असते त्यांच घरातलं नुकसान झालेलं असत. काय काय झालेलं असत.
पूर येण्याच कारण आहे. म तिथं वाळू वाळू काढायच बंद केल्यात.
हा.
वाळू, वाळू काढाय नसल्यामुळ सरकारनं बंदी घातल्या ते वाळू काढायच.
हा हा.
अ वाळू का तसं, नदीत खोदून
हा.
त्याच्यावर काय तर उपाय योजना कराव लागेल.
हम्म हम्म, वाळू काढायला लागत्या?
हो वालू काढली ती. अ नदी खोल होत्या त्यामुळ पाणी बाहे पसरत नाही.
हा हा हा.
वाळू न काढलं आता दहा वर्ष झालं. वाळू काढायला बंदी हाय.
हा.
त्यामुळं.
त्या, पूर येतात काय?
त्यामुळ नदी पूर्ण वाळुण बार
हां हां.
म्हणून तर घर बांधकामना तेन वाळू मिळत नाही.
मग आता ते वाळू बंदच झालय ना कोणती ते ऑरेंज कलर चीच वाळू भेटत्या.
हा काळी काळी बाळू हाय ते बंद झाल्य.
हा आधी असायची आम्ही लहानपणी बघितलेली ती.
कारण ते आहे वाळू काढायला बंदी हाय.
हा हा.
त्यामुळ जरी मिळाली काळी वाळू तर महाग मिळत्या. तर मी घ्यायच म्हणलं, एक टॉली घ्यायच म्हणलं आपण
हा.
वाळूचा रेट जाम वाळू का काढत नाही ते माहिती
हा हा हा.
वाळू, न काढायचं कारण माहित आहे सरकारन का बंदी घातल्यात.
ते काय माहित नाही हो.
वाळू काढाने काढा काढा जर का चालु तर पाणी बेशुद्ध होतय आणि त्यात मास मास आणि हाय ते. ते आसपासच्या जाग्यानी मरत्यात.
हा हा.
त्यामुळ सरकारन वाळू बंद घातल्यात.
हा हा हा.
खरं वाळू काढाला चालू करायला
हा.
तर मग, असं पूर दरवर्षी यायचं बंद होतंय.
हा हा. ती धरणांचे दरवाजे उघडल्यानंतर पण काय होतय ना. हॅलो.
हॅलो.
हा धरणांचे दरवाजे उघडले नाहीत काय?
काय झालं?
धरणांचे दरवाज उघडले नाहीत काय?
अजून नाही आता धरण अजून नाही. अ साठ का पासष्ट टक्के भरले.
हा
सतराऐंशीच्या टक्क्याच्या वर भरले किं मवाज हो
ह
आपलं राधानगरच्या धरणाचा की टो आहे. ला प्रेशर किती लागल तेवढं प्रेशरच लागलं कि ते दरवाज होत.
हा हा
त्याला अजून टाइम आहे पाऊस भरपूर पडायला पाहिजे त्यावेळी दरवाजा.
हम् हम तुम्ही मग ऑफिसला जाताना काय टू व्हीलर काय फोर व्हीलर काय वापरताय.
होल
होय अप डाऊन करताय.
ह
ह मग पाऊस लागत असेल तुम्हाला
पास पर्कत
मग फोर व्हीलर घ्यायची एक
परेलला तेवढी पोरोण नाही जायला
सगळ्यांच्या मुळून काहीतरी पॉंट्री काढून घ करायचं
मी गेल्या वर्षी घेतलेली गाडी चालवाना गॅस गॅस म होती गाडी
हा
ह मता गॅस महाग झाला तर गॅस मिळ झालाय.
हा आता वेळत असतील ना
नाही आता अजून पण भेत नाही तिकीट पण चालू आहेत.
आ चालू करणार नाही ती फोर व्हीलर
नाही गॅस मिळणारच नाही त घरात गॅस मिळ झाला
हा मग ते सीएन जी नव्हता काय
न दिनवतायल पीच होटा.
हा हा हा
ह गॅस मु गॅस नसला की कॉन्ट्रिब्युशन जास्त असत पेट्रोल ला परवडत नाही गाडी जा.
हा हा
डबल रेड बसतोय.
हा हा हा
त्यामुं रला कॅन्सल केले त चाल
हम् हम
अरे अजून युद्ध थांबलं नाही ते
नाही रे थांबले ना
नाही अजून चालू आहे.
हम् ह
अजून युध किती दिवस चालत ते माहित नाही अजून
त्यामुळ खरं हॉटेल ला वगैरे गॅस टकी कमी पळज
च कट भे
ह् त्यांच अवघड झालं असेल.
काय ते मॅनेज करतातेगळ वगळें
हम्म हम्म
मॅनेज अस काय ब्लॅक न टाकी देतात
हा
त्यात पण टाकीचा रेट जास्त आहे आता
चुलीवर बनवून पण चालत नाही ना कस्टमर तसं बसायला पण पाहिजेत की
मग एकच मेनू ठेवाया लागणार फक्त
हॅलो
हॅलो
हॅलो
हा
हा आवाज जातोय तुमचा मधी मधी
रेजचा प्रॉब्लेम असेल.
हा
कसं जर का हॉटेल ला टॅक टॅकी नसली तर मग एकच मेनू करायला लागतो
हा
कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळेवेगळे असते तुम्हाला फ्राय पाहिजे असते. कोणाला पनीर पाहिजे असतंय
हम्म
कुणाला काय त्यामुळे चुलीवर शक्य नाही.
हम्म
नाही तर मग धनगरी मटन ठेवाया
हा मग तिथं दुसरं काहीच नाही व्हेज नाही मिळणार असं हम्म
व्हेज नाही काय नाही नुसतं धनगरी मटण फक्त त्याने
तसं येत नाहीत पण कारण आता ग्रुप म्हणून माणसं आलेली कुणाला काय आवडल कोणाला काय आवडल काय सांगता येत नाही ना कोणतरी अंडीवालाच असतंय कोणतरी व्हेजच असतंय कोणतरी फक्त चिकनच खाणारा असतोय असं असतंय.
हे एकेकदा कसं होतंय.
हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला
किंवा एकाला व्हेज पाहिजे असतंय कोणाला तर आणि तीन जण नॉन व्हेजवाले आले आणि ते व्हेज जर का ते पाहिजे की नाही मिळाल तर मग त्याच्याबरोबर तिकडून पण ती त्या हाँटेलमधून बाहेर
हो सगळेच जातात मग
बरं असं होतं.
हा
त्यामुळे हॉटेल जे हॉटेल असते ते मी
सगळंच होय.
त्यामुंळ आता गॅसच्या टाक्या पण मिळत नाही परंतु तुम्ही मॅनेज काय ते करत असतील.
तेच की
मग तुम्ही कधी हॉटेलला जेवायला जाता काय नाही?
होय जातय की सारखं जात्यात आमच्यात
होय
आमचं कसं कुटुंब मोठं आहे मग प्रत्येकांच्या बड्डेला आधी जात होतो आता थोडं कमी आलय.
हा हा
जॉईंट फॅमिली आहे जरा सासू सासरे घरी असल्यामुळे जरा जाता येत नाही.
हा
हम्म.. आणि कसं आमच्या दिरांचच हॉटेल आहे त्यामुळे हॉटेलमध्ये जायला पण आता एवढी काही इच्छा राहत ह त्यांच्या सारखं जा ना आमच कुठ बाहेर गेलो लेट झाला तर जायचं हॉटेलला
अस असतय त्यामुळे आता नको वाटलेय मला जर हॉटेल म्हंटलं तर आमच्या इथलं एकच व्हेजच हॉटेल आवडतय मला.
हम्म.
ह सुटीन म्हणून आहे.
कितला वाटला
तिथले मला सगळं फक्त तेच एकच हॉटेल आवडते मला मला माझ्या मोठ्या मुलग्याला
ु डेश
आं
तिथली डिश कुठली चांगली आहे?
टेस्टी डिश होय
हमं
पनीर, पनीर खासता म्हणून आहे. ग्रीन मध्ये ते गोड असते आम्हाला गोड आवड ते त्यामुळे ते आवडते आम्हाला.
हा हा
त्यानंतर काजू कुर्मा पण तिथला छान आहे‌.
काजू मसाला, काजू कुर्मा नको.
काजू कुर्मा पण छान आहे, मसाला पण छान आहे. आणि तिथल्या रोटी पण छान आहे.
कारण एकीकडे चामट असतात. चावता चावत नाही, तिथले किती काय वाटत नाही मस्त छान वाटते फक्त तर काय जरा ऑर्डर यायला लेट लागू वेळ होतोय
हम्म.
हम्म एकदा आम्ही गेलेलो एक तास काय दीड तास वेटिंगलाच बसलेलो जेवायची पूर्ण इच्छा गेलेली. लास्ट टाईम गेलेला आम्ही रेट जास्त आहे तिथे होय. भरपूर आहेेत रेट होय, होय.